काय नाही बसलय, तुम्ही.
हा रविवार सुट्टी मी पण निवांत आहे बघा आज.
हम.
ह, जेवण वगैरे झालं.
जेवूनच बसलोय आता.
हो हम्.
काय स्पेशल केला होता म.
आणलं चिकन.
जेवन झालं माझं, सकाळी नाश्त्याला आंबोळी केली होती.
हम हम.
हे झालं, आज त्यातच पोट जाम झालय आज.
ह ह, ऐकू ईना झालय सरळ.
हा.
एक मिनिटं अं,
मग काय चालूय आणि,
इथली लय, गर्मी एवढी वाढल्या बसलोय गॅलरीत थोडस. गॅलरीत हितं आमच्या हितं कसं वारं येतंय ओ, माझा आवाज येईना,
हा होता की,
माझा आवाज येतोय, काय क्लियर
आता आला बघा.
हा, ते मगाशी काय झालं होत, काय माहित ते स्पीकरला काय झालंय काय माहित. हम्म, बाकी मग नवीन कॉलेज काय म्हणतं,
काय नाही उद्या फॉर्म भरायला जायाचाय उद्या कॉलेज वर,
उद्या परत आणि कॉलेज हाय,
होय..
कॉलेजचे दिवसच एक भारी असतात. तुम्ही कॉलेज मध्ये ट्रिपला वगैरे गेलो कुठे गेला होता की नाही.
नाय मी कॉलेज मधून नाही हायस्कूल मधून गेलते.
कॉलेज मधून घेत नाहीत आता,
असतय की वनडे ट्रिप,
हा,
वनडे ट्रीप असते कॉलेज मधले.
मग जवून आला की नाही?
नाही.
जायचं की सुट्टी तर मित्रांच्यातला जो मित्रमैत्रिणी सोबत फिरायचे हे असते ना त एक वेगळाच क्षण असतो, तुम्ही भले फॅमिलीला घेऊन जावा. चालतं पण मित्र मित्र गेलेला एक तो वेगळंच असतं आपल्या
हो ते तर आहे की पण प्रॉब्लेम होता ना घरातून गेले नाही त्यावेळी.
बर बर असं नेक्स्ट टाइम जाय त मग करायच, कुठे गेली होती मग ट्रिप?
कॉलेजची?
हा.
कॉलेजची काय माहिती नाही. आम्ही दहावीला गेलतो तर तीन रात्र चार दिवस गेलतो बघा.
अरे वा मोठी होती की मग.
हो. दहावीची मोठी होती आणि छान होती इकडं पुणे साईड कडे होते सगळी.
हा हा हा कोणत्या साईड ला गेली होती?
पुणे, प्रतिबालाजी, जेजुरी.
हा हा हा. ते पण चांगलं आहे. तिकडच चांगलं आहे. नाही चांगल आहे ते हो आम्ही हो त्या वेळी एकदा गेली होती. अ इथून आम्हाला कन्याकुमारीच एक दाखवलेलं आणि ऊटीच एक दाखवलेलं.
कोणतं?
कन्याकुमारी आणि ऊटी.
उटी कुठं हे आलं?
इकडं तमिळनाडूला.
हा हा.
हा चांगले अं प्लेस एवढी चांगली आहेत की नेचर एवढा भारी वाटतो चहाचे मळे, वेलदोडे याची शेती. खूप चांगल्या प्रकारे आहे तिकडं आणि अजून एकदा आम्ही गेलो होतो आमचं एक प्रशिक्षण होतं. तर जवळपास आठ दिवसाची. ट्रीप होती ती प्रशिक्षण म्हणजे असं दिवसातून एकच तास आम्हाला प्रशिक्षण मिळायचं पण जवळपास पूर्ण दिवस फिरून मार्के की ठीक कसं आहे मग आम्ही काय करणार काम झालं की असं त्या गावातली कुठली कुठली हे आहेत म ते अं चांगली स्थळं वगैरे असं आम्ही बघून जात हो तो तर त्यावेळी आम्हाला मथुरा मथुरा नंतर आग्रा, आग्रा नंतर दिल्ली. ही सगळी स्टेशन आम्हाल दाखव हे जा पर्यटन क्षेत्र दाखवलं. म आम्ही त्यावेळी ताजमहल वगैरे बघून आलो होतो.
ताजमहल, ताजमहल बघितलं अस बे गम मुखमरचे
काय म्हणालात?
ताजमहाल बघितलायसा कसा? बेबी ते काय हाय ना? मस्त हाय. हा. ते बघितलंय आमी ते पण बघितलंय.
ह ह नाही ताजमहल, लाल किल्ला एवढे भा भारी आहेत ते की आपण काय बोलू श कत नही एवढं भारी हाय.
वेरूळ ची लेणी पण छा छान आहेत आम्ही बघितल्यात फिरून फिरून आम्हाला एवढा वैताग आलता.
हे रे अजंठा वेरूळ ना?
हा खतरनाक हाय.
ते क्षेत्र मला अजून आठवतय मी जवळपास सातवी, आठवी ला असेन त्यावेळी आम्ही आमच्या घरात तून गेलो होतो काय आणि झाली अशी ट्रीप कि तुम्ही किती दिवस गेला होता? अजंठा वेरुळला
दिवसा दिवस जाऊन
काय म्हणालां
अजंठा वेरूला आत्ता आठवीतन सलीला गेलते मी.
हा हा किती दिवसाांसाठी गे म्हणजे हायस्कूल मधन गे
हायस्कूल मधन गेलते मी
बर बर आम्ही गेलो होतो फॅमिली घिऊन तर अं पूर्ण दिवस आम्ही सकाळी सहाला बाहेर पडलो होतो. तो अजंटा वेरूळच्या लेण्या बघायला आमचा पूर्ण दिवस कसा गेला हे सुद्धा आम्हाला समजाय नव्हतं. एवढं, नाही नाही ल य फिरायला तुम्ही चालेल तेवढं कमीय आणि बरोबर संध्याकाळी पाच साडे पाच च्या दरम्यान बंद करतात ते
होय
त्यामुळे ते आपल्याला लवकर फिरून याय बघाय लागतय, आम्ही तिथून कसं केलं होतं ते बघून अजंठा वेरूळ लेणी दोन दिवस बघितली त्याच्यानंतर अ गजानन महाराज आनंदसागर आनंदसागर तू एक स्थ ते एक स्थळं बघितलं आम्ही एवढं भारी हाय ते तर, की आत एकदा गेलां तुम्हाला यायची इच्छा होत नाही आणि एवढी स्वच्छता आहे की त्या खरंच मानलं पाहिजे तिथल्या त्या लोकांना ती जे सेवेकरी आहेत ना त्यांना. खरंच मानलं पाहिजे आणि ते त्या लेवलचे आहेत लोकं कारण आम्हाला तरी आमची गाडी पार्क केली होती आणि आमच्या शेजारच्या एका गा क्रुझरमध्ये खाली जे गाडीमधून ऑइल लिक होत ना
हम्म हम्म
लिक हून पड अ खाली पडत होत. तर त्या लोकांनी काय केलं माहित्याय जर हे ऑइल असंच पडलं तर ही जागा घाण होईल म्हणून त्याच्या खाली आणून बकिट लावलं होतं त्यांनी. म्हणजे स्वच्छता किती करायची म्हणजे तुम्ही बघा. की यार म्हटलं हे काय भान येवढं कने पण खरंच त्या देवस्थानला मानलं पाहिजे मी तरी अ दोन कमी कमी दोन तीन वेळा जाऊन आलोय मी.
अं हं.
हा. गजानन महारा आनंदसागर ते आणि तीथलं सगळं म्हणजे जो एरिया गा गार्डन वगैरे आहे ना चांगलाय तुम्ही तिकडे गेला होता?
क कोणीकड?
अ आनंदसागरला.
तो बघाय नसेल मी बहूतेक ते बघायनाई.
हम्म.
हे अजिंठा वेरूळ प्रति बालाजी सगळं बगुन आलोय.
प्रत बालाजी पण चांगला हे पुण्याचा.
अच्छा आम्हाला बघाय मिळायच नाय आम्ही बंद करतात ते पण साडेसात ला कायतरी बंद होत प्रति बालाजी.
माझं पण योग दोन वेळा जाऊन यायचा झाला पण ती बालाजीला म्हणजे एक दा मी कॉलेज मधून गेलो होतो आणि एकदा फॅमिली सोबत. पण चांगलाय तिथं पण त्यांच.
छान हाय पण आम्हाला बघायच भेटल नाही ना आम्ही साडेसात ला बंद झाला आणि आ टला पोचलो.
हा हा हा. नाही आणि कधी पण जायचं झालं जीजुरी तर नादखू खुळाय त्याच काय बोलायचं नाही एवढं भारीयाय ते. ते सिरियल मध्ये जसं दाखवत होत की नई म तर तुम्हाला नजारा लईभा बघाय मिळालाय आम्ही पहाटी गेलो होतो सकाळी पाचला आम्ही निघलो होतो. त्या पाय पायरीच्या इथून म्हणजे आम्ही पहाटे पूर्ण ड्रायविंग केलं. पाचला पोहोचलो तिथे साडेपाच ला त्या ज्या पायऱ्या आम्ही चढाई चालू केल्या ना.
अ हम्म ह.
असं जे दृश्य होत कने एवढं चांगलं वाटालत ते कि असं ढगामध्ये आम्ही चालालोय असं फक्त आम्हाला त्या स्वर्गातल्या सुं सुंदरीच स्व स्वर्गाच्या दरवाज्याच पाय त्या पायऱ्या खोल्लेल्या आहेत असं वाटालत तिथं. आणि आम्ही थंडीच्या वेळी गेलो होतो.
हा हा मग भारी वाटत असेल धुक ही असत असेल ना?
होय होय.
आम्ही नाईट ला गेलतो किती संध्याकाळी साडेसातच्या पुढं.
हम् हम् हम् नाई रात्री पण चांगलाय कारण तिथं अ जे लाईट्स चा शो असतो ना किंवा लाईटिंग जे लावलेली आहे.
हो पण समजत नाही ना. कोण कुठं जातय माझी मैत्रिण हारावलेली वरतीच.
अरे नाही होतय आणि तिथं कसाय रात्री जर तुम्ही बघितला तर तो एक कसा डोंग डोंगराळ भाग आहे आणि दुसरी गोष्ट कित्येक वेळा मी पुण्याला जाऊन येतो. तर ते रेल्वेतून मंदिर दिसतंय हे मला कधी अ माहीतच नव्हतं एक दिवशी रात्रीचा प्रवास करालतो.
होना.
ते सगळं कनय लावलेल जे हे होतना लाईटिंग वगैरे ते रेल्वेतन एवढं भारी दिसालत की एखादी छोटं घरात मंदिर वगैरे बनवलेलं असतंय आणि त्याच्या का साईडला बॉर्डरला लाईट लावलेली